आवाज येतोय का
हो येतो बोला. घल का चहा पे. गुड मॉर्निंग.
झाला ति च ह तुमचा.
हो झाला.
काय चालूय मग सध्या.
चा नाही सयं पक बनवायचं.
ह
दिवस मराठ रते हो आहे ना.
हम हम हम किती प किती असतं शाळेचचा टाइम.
अकरा ते पाच असते.
हम आज एक्स्ट्रा एक्स्ट्रा तास आहेत का आज.
नाही दोन दिवस असतात एक्स्ट्रा तास आज नाहीय.
हा हा हा.
काय म्हणतात मुख्याध्यापक.
आ.
मुख्याध्यापक काय म्हणतात शांत आहेत का आता.
नाही मुख्याद्यापक नाहीय चार दिवस. ट्रेनिंग ला ट्रेनिंग ला होते ओ. अ आता येतील आज येतील.
कशाच ट्रेनिंग होतो त्यांच्यासाठी.
ते नवीन अभ्यासक्रम आलेला नाहीये का? सहावी
एन व्ही पी, का? सहावीचा नवीन आलाय. ओके, आणि बोर्ड चेंज होणार होत, त्या काय झाल ना
नाही चला अजून बड चेंज तो काही शासनाने अजून निर्णय दिलेला नाहीये ना.
बरं.
त्यामुळे, तो काय अजून झालेला नाही, पण साहवी चा अभ्यासक्रम बदललेला आहे, पुढच्या वर्षी नव्वीचा बदलणार.
बरं.
त्यामुळं आता जे सहावीला खालच्या वर्गाना शिकवायलाय, त्याच ट्रेनिंग होत, चार दिवस.
हम्म,
मुख्याध्यापक गेले होते.
हम्म.
आज येतील.
काय बदल केलाय, अभ्यासक्रमात.
आता काय ते आल्यानंतरच समजणार, पुस्तकं तर काय अजून आलेली नव्हती शाळेमध्ये.
सहावीचे पुस्तकच आलेले नाहीत.
नहीत हा.
बरं.
मग आता आल्यात, द्यायचे वाटायचे, बघायच अभ्यासक्रम कसाय, काय?
हा हा ह, कोणे सहावीला मॅच, हे ला गणिताला.
ते तळवेसर म्हणून एक आहे.
बरं.
ते गणितला येत सहावीला.
अच्छा. आणि सुतार मॅडम.
हिंदी विषय शिकवतात त्या, हिंदी आणि भूगोल पण केलाय ना यावेेळेस, कसं झालं सगळ्याच संस्थेनमध्ये शिक्षक कमीयेत.
हम्म.
अ हे होत ना, विद्यार्थी श शिकवायला विषय कमी पडतात म्हणून, सगळेच शिक्षकांना, सगळेच विषय दिलेत.
हम्म हम्म हम्म हम्म, म तस, तस कुणी पण, काहीही घेतलं तर चालतं का?
कुणी पण काही नाही, त्यांचा सेकंड मेथड जो असेल, तोच दिलाय ना त्यांना. ज्याचा मॅथ आहे, त्यांना मॅथ सायनस दोन्ही दिलेत.
ओके.
ज्याचा हिंदी भूगोलय, त्यांना हिंदी भूगोल दिलाय, सेकंड मेथड जी असेल त सेकंड मेथड वरती अव्हेलेबल असते, दिलेत त्याना.
हम्म! हम्म, हम्म हम्म समजल की.
तुमचं काय सुरू आहे? झालं का चहा, नाश्ता, जेवण.
झालं, आमचे कॉलेजच्या ऍडमिशन्स चालूयेत.
हा.
मग ते, हे, होआता ऍडमिशनस अस जुलैई महिना पूर्ण ऍडमिशन, आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर, ऑगस्टमध्ये
कॉलेज सुरू होत का?
हम्म ऑगस्टमध्ये प्रोसिजर पूर्ण होते आणि एक सप्टेंबर पासून कॉलेज सुरू होत. हम्म आता आमच सेकेड
प्रोफेशर तुम्हाला काही सुट्टी नाही थोडक्यात.
नाही सुट्टी नसती.
हम्म.
अकरा महिन्याचा करार असतो, कॉलेजचा. पण, त्याच्यानंतर सुद्धा अकरा महिन्यानंतर सुद्धा मग कंटिन्यू करतात ऑर्डर, अकराच महिन्याचा पगार देतात, जुलै महिन्याचा पगार देत नाहीत.
देत नाहीत का? ह.
पण पगार देत नाही.
हा.
तसं नाही ना पाहिजे पण काम करतात म्हटल्यावर पगार दिलाच पाहिजे.
आता प्रायव्हेट शिक्षण संस्थांचा हा प्रॉब्लेमच आहे. अकरा महिने राबवून घ्यायचं शिक्षकांना बारावा महिना पण राबून घ्यायचा पण पेमेंट तर अकराच महिन्याच द्यायचं.
द्यायचं.
हम्म असा विषय आहे.
शिक्षकांचा हालच आहे.
हम्म. ते काल ग्रुप मध्ये आहे ना
हा.
असं म्हणजे ह्याचे इश्यू असतील तरच सांगायचं असं मला ते नाही समजलं.
हा ग्रुप वरच काही इश्यू असेल ना म्हणजे आपला जर कार्या अँप बद्दल काही हे असेल काही म्हणजे तू हा इश्यू असेल तुमचा टास्क पुढत नसेल, पैसे पेंडिंगला पडत असतील तर तसे पेंडिंगला पडून पण पैसे जमा होत नसतील तर ते सांगायचं.
बर मग आता जेव्हा मी पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करते ना
हा.
त्याच्या वरती की अ तुमचे टास्क म्हणजे पुरेशे टास्क कमप्लीट झालेले नाही ये हा.
तुमचा अजून टास्क कम्प्लीट झालेले नाहीत ना.
हा टास्क कंप्लिट झालीली नाही मी माझ्या एका मैत्रिला पण रेफर केले ऍपबद्दल मग ती पण आज करेल तिचेे टास्क पूर्ण तिला काल टास्क आलेले नव्हते
हा.
मगं आज तिला टास्क येतील.
टास्क नाही आला दोन दिवसात तरी ग्रुपला स्क्रीनशॉट टाकायचा टास्क आलेला नाही म्हणून.
बर तसं असतं का किती तासामध्ये टास्क येतात.
अ.
टास्क किती तासामध्ये येतात.
तसं सांगता येत नाही काम चालू असेल तर एक दोन दिवस पण लागतात.
बरं. ऍपचं काय अपडेशन होत अपग्रेडेशन होतय काय सारखं
होय होय होत राहत
त्याच्यामुळेंच वेळ लागत असेल कदाचित कारण मला पण पहिला पहिला पूर्ण दिवस काही टास्क आलेलाच नव्हता
हो.
त्याच्यानंतर टास्क यायला चालू झाले हं.
ट्रान्स्क्रिपशन ची लिस्ट हे भरलं का तुम्ही लिंक?
कशाची?
ट्रान्स्क्रिप्शनची
नाही भरली तुम्ही पाठवली नाही ना.
हा पाठवते तुम्हाला मी तुम्ही भरून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचा टास्क येईल.
त्याच्यामध्ये काय करायचं असतं.
ट्रान्स्क्रिप्शन मध्ये तुम्हाला वरती रेकॉर्डिंग दिलेलं असतं आणि त्याच्या खाली लाईन दिलेल्या असतात त्याच्या
बरं.
तीच्या न्स्क्रिप्शनच्या लाईन तुम्ही ते रेकॉर्डिंगमध्ये आहेत तशाच आहेत का बघायचं नसतील तशा तर त्याच्यामध्ये काय चेंज असेल एखादा शब्द इकडं तिकडं तर तो शब्द पूर्ण करायचा आणि पूर्णविराम द्यायचा आणि पाठवायच ते
अच्छा.
सबमिट करायच ट्रान्स्क्रिप्शन आहे. ऐकायचं रेकॉर्डिंग म्हणजे आधी करेक्ट आहे का बघायचं खाली लाईन वरती आणि मग ते सबमिट करायचं अटकच प्लस तुम्हाला रेकॉर्डिंगचा एक टास्क येतो
बरं.
त्या आय वरती एक पॅराग्राफ दिलेला असतो तो आपण वाचायचा
वाचायचा. अच्छा मग रेकॉर्डिंगचा ऑप्शन असतो का त्याच्यामध्ये
हो, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग चा ऑप्शन असतो.
बर बर बर त्याची लिंक तुम्ही मला शेअर करा तुम्ही मला तीस कॉल सांगितले हो ते बट माझी पहिली टास्क मध्ये फक्त पाचच कॉल आहेत
हो, आता पाच आहे ना तुमचे कॉल तुम्ही पाच कम्प्लीट केले ना
हम्म.
म लगेच दुसरे दहा येतील
बरं.
नंतर पाच येतील किंवा दहा येतील आणि मग पाच तीस कॉल टप्प्याटप्प्याने येतात एकदम येत नाही
अच्छा म्हणजे ते किती दिवसाचा कालावधी असतो त्याच्यासाठी?
ते काय तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढं चांगलंच आहे पेमेंट लवकर तुमच जमा होत, जे
टेन्शन नसत ना ह्या ह्या ह्याच्यामध्ये पूर्ण केलं पाहिजे वगैरे असं
जर करून टास्क कंप्लीट होत आला सगळ्यांचेच
बरं.
पंधरा आलेल्या आहेत त्या सगळ्यांचे टास्क जर कंप्लीट होत आले असतील तर म मी हो देतात दोन दिवसात संप तीन दिवसात संपवा अस
असं येतं का ऍपमध्ये
हो
इन्स्ट्रक्शन्स
इ्स्ट्रक्शन येतात
अच्छा ठीक आहे
किंवा ग्रुपला टाकलं जातं की हा टास्क संपत आलेला आहे तुम्ही एवढ्या दिवसात पूर्ण करा
हम् हम् हम्म हम् हम चालेल तस तर काय मला अजून ल म्हणजे लिमिट आलेलं नाहीय
ह एकशे ऐंशी मिनटात. एक्याऐंशी मिनिटाचं लिमिट असत त्यासाठी. पहिल्यांदा आपले कॉल कमप्लीट करून घ्यायचे आणि मग दुसऱ्यांचे उचलायचे.
अच्छा. आपले पूर्ण करून घ्यायचे
आता त्या नंबरवरती आणि कसं असतं पुढचा व्यक्ती काय करतो पहिल्यांदा माझे उचल मग तुझे येतो असं म्हणतो ना
बरं
म्हणजे ते एकशे ऐंशी मिनिटाचं लिमिट असतं उचलण्यासाठी फोन
एका फोन वरती आपण किती वेळा कॉल करू शकतो सहा वेळा- अच्छा मग माझ आता जे ज्या मैत्रिणीने काल घेतलंय ना त्याच्यावरती मी दुपारी करून बघेल
हो
आणि ह्या नंबरवररती जो मी फोन केला त्यांच म्हणजे त्यांचं कुठपर्यंत आलंय
त्यांचे दहा राहिलेत
आज मी बहिणीला विचारते तिनं घेतलीय का
हा
तिने जर घेतला असेल तर मग तिला पण करू शकतो आपण
हो करू शकतो जेणेकरून तिच जरी टास्क जरी नाही आला तरी तिला प फोन उचललेले पैसे मिळतात ना
बरं
त्यासाठी उचलू शकते ते फोन आणि उचलण्यासाठी एकशे ऐंशी मिनिटाचं लिमिट आहे त्यासाठी हा त्यासाठी जवळपासच्या आपल्या मैत्रिणींची किंवा आपल्या घरच्यांची फोन उचलायची
हम्म
बाकीच्या नंतर आणि ग्रुपला आपले नंबर अस तर त्यामुळे ग्रुपवरून पण आपल्याला फोन येतात ना
बर म्हणजे कोणा कोणाचे फोन येतात का
हो फोन येत तुम्हाला हा टास्क आलेला आहे फोन फ्रेंडचा मी तुमच्यावरती फोन करू का फ्री आहे का तुम्ही
अच्छा
त्यांना पुढं कोण नसतं ना टास्क
बरोबर बरोबर बरोबर अच्छा
वेळकड लक्ष द्या दहा मिनटं पाच सेकंड दहा मिनटं पाच सकंड
कट करते